हॅलो.
हॅलो
हॅलो. बोला.
हा आवाज येतो का आवाज येतो का?
हा हा, येतो येतो य.
हो का, काय करताय?
काय बसलू.
कुठं बसले, कुठं बसले?
वर वर.
वर घरावर य का, काय चालू हाय तुमच ?
काही नाई बस सध्या तर काहीच नाय चालू, काहीच नाय चालू सध्या.
आराम चालुय बा सध्या
हम्म आराम चालूय सध्या थोड्या वेळानं झोपायचं आता.
आसं असं.
हम्म.
जेवाण झालं?
होव ना जेवण झालं तुमचं?
आमचं झाल, काय खाल्लं तुम्ही आज?
आ.
काय खाल्लं तुम्ही?
आंब्याचा रस, पुरणपूळी.
बाबो बाबो मज्जा मज्जा आहे मग धोंडा खाल्ला की म्हना.
धोंडा भात.
आसं असं.
हम्म.
म्हणजे काय धोंडा कुटा होता? गावातच होता की कोणीकडे गेले होते?
धोंडा घरीच होता घरीचं आलते. सोयरे हम्म.
मंग काय चालूय अजून बाकी कायी?
अजून काय नाय बाकी काय तुमचंच काय अभ्यासाचं काय चालू हाय?
आमच काय अभ्यासाच चालू आहे आता आमच्यावाली इंजिनिअरिंगचे पेपर चालू हे ना आता पेपर होतील ना चालू आता.
हो का.
हो. इंजिनिरिंगला ऍडमिशन घेऊन ठेवलेल हे ना आता आम्ही.
हम्म हम्म हम्म.
बी तेक साठी.
हम्म हम्म हम्म.
हम्म त्याचेच पेपर येतील आता त्याचा लू अभ्यास करावा लागल ना.
होव का.
हो.
हम्म हम्म.
काय करता? तुमचं काय चालू ये?
आमचं काय नाय आता बस सध्या काम चालूय शेती
हो का.
हम्म.
नाय शिक्षण काय चालूय बा सध्या असं म्हणतोय.
शिक्षणाचं काय ते इंजिनिअरिंग चालू हाय.
इंजिनिरिंग चालू हाय का? काय म्हणताय कोणत्या फिल्डला हाय तुम्ही?
फिल्डला आमची आय सी एस सी.
सी एस सी अरे एकच फिल्ड की वो आमची भी तीच ए.
हो का?
हो.
वा.
काय, तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये रुची आहे का नाही?
रुची नसाय काय झालं?
हो का? काय? कुठल्या कुठल्या गावची ए रुची?
रुचि हे जवळचीच.
हो का? मनापासून ए ना? मनापासून पाहिजे हो रुची म्हणून म्हणतोय.
ते त आहेच की. त्याच्या शिवाय काय ए मनापासून रुची. ची अभ्यासन ते असणं गरजेचंच आहे ना?
जेवढ्या जवळची असली, तेवढ्या जवळची चांगली रुची ते म्हणतोय मी.
हम्म.
हम्म. काय चालूय बाकी?
बाकी काहीच नाही. सध्या बसलो आता.
हो का? काय तुम्ही न्यूज बघितली की नाही काल परवा काही पेपरमध्ये? काय पक्षांवर?
पक्ष्यांवरची नाही राव. बघितली नाही काही सध्या.
प पक्षी कमी होताय म्हणे ना.
ते तर इनव्हायरमेंट म्हणजे, वातावरणाच्या याच्यावर राहतय ना ते?
हो आणि हे मोबाईल सेनमुळे बी होतय ना? मोबाईल फोनचे नेटवर्क टावर वाढले. चिमण्या कमी झाल्या. हम्म.
ते तर गरजेचंच आहे ना? तर मग दुसरा पर्याय त्याला काढावा लागेल ना? की बा दुसर- दुसरं काही जे आहे. त्या त्यांन फक्त होऊ नयेते. जे गरजेचं आहे, ते तर बंद करू शकत नाही आपून.
हो ते आहे म्हणा. पण चिमणी वगैरे ते. त्यांच्यासाठी खूप हानिकारक झालेले आहे ना ते सध्याच्या याच्यात?
हे मात्र तिच्याशिवाय त आपल्याला, मानव जीवनाला पर्यायच नाही ना त्याचा? तिच्याशिवाय. हम्म.
पण मग तरी पर्याय काढायचं म्हटलं, तुम्हाला तर- काय करशाल तुम्ही? काय असं विचार?
पर्याय काढायचा म्हणलं, तर जस- कि म्हणजे, उपयोग कमी करा.
हा हा.
नेटचा उपयोग कमी करा. फाय जी ची गरज नसताना फाय जी कशासाठी आणलं?
हां. हां. हा म्हणजे फाई जी जे आणलं बी, तर आता इथून पुढे काही एवढं डेव्हलप करू नका, बा.
आणि इथून पुढं म्हणजे, जास्त म्हणजेे, सिक्स, सेवन असा- असं आणायचं म्हणजे, हे कमी करावं लागल.
हो.
हम्म, अजून पुन्हा त्याच्यावर बी कि- हे बी नाही झालं पाहिजे. किंवा गरज नसताना, जास्त वापरही नाही झाला पाहिजे.
हो, आणि आपल्याला वापर कमी केला तर, आपल्याले पक्षी वाचतील ना बाकी काही.
हम्म,
तेवढंच होईल काय अजून.
होव न.
हम्म, काय वृक्ष तोडी पण चालूये भरपूर म्हणे.
वृक्षतोड तर चालूच आहे की, त्याच्यामुळे तर मग या वर्षी म्हणजे, उन्हाचा ताप किती होता.
हम्म, भरपूर-भरपूर ठिकाणी पंचाळीस सेल्सिअसच्या वरती गेलेलं आहे.
हम्म,
किती, किती आता इथंच आमच्या संभाीनगरमध्येच गेलेलं आहे सत्तेचाळीस- सत्तेचाळीस सेल्सिअस गेलेलयं डायरेक्ट.
हाव ना.
हो, अन त्यावर पर्याय म्हणून फक्त आता झाडं लावणे बाकी काहीच नाही.
हम्म, झाडं लावलं तर, पक्ष्याचं बी होऊन जाईल, त्याच्यामध्ये बी थोडं वाढल.
हो दोन्ही, दोन्ही होऊन जाईल ना मगं.
हम्म म्हणजे पक्षाच बी थोडं हे होते म्हणजे की बा त्यांचं संरक्षण होतंय, हे होते.
हो लोक आणि सिटी वाढवण्यासाठी तर झाड वृक्ष तोडत करताय. पण वृक्ष लावत नाहीये ना.
पर्याय बी नाही म्हणजे त्याच्यावर आता मग ते कि बा वृक्षतोड म्हणजे कि आपुण तोडायलो कशासाठी म्हणजे त्याचा उपयोग नसंतानी तोडायलो, म्हणजे कारण काय आहे त्याचं?
हां.
म्हणजे बिन फालतू तोडायलो का कसं तोडायलो?
हा मग तेच ना नाही काही कारण पण असलं, तरी पण मग आपण दुसरीकडे लावलं पाहिजे ना तोडतो म्हटल्यावर.
होईला पाहिजे माझ एवढं मोठं म्हणजे एवढं मोठं झाड तोडणं बी हे बी चुकीचं यं ना.
हो ते तर आहेच म्हणा.
लावलं तर पाहिजेच लावण्याचा तर काही विषय नाही आहे. हम्म लावणं तर गरजेचंच आहे की.
त्याच्यावर त मानवी
कि बा याच्यावर पर्याय फक्त एकच असू शकतो की, म्हणजे आपण जे दुसरे झााडं तोडायलो? म्हणजे आपल्या बी उपयोगी आहेत, ते बी झाडं आपण लावणे हे बी उप हे बी हे ना पर्याय
हा,
म्हणजे जेस की आंब्याचं झाड, फळाची झाड अशी चिककूची झाडं म्हणजे हे जर लावले तरी आपलं आपलं बी होऊन जाते, आणि पर्यावरणच बी हे होऊन जाते.
हो, हो ते पण मस्त हम्म कसं आता हे ज झाडं आपल्याला ऑक्सिजन पण देतात ना.
हा,
म त्याच्यामुळे म्हणतोय मी. मगं काय चाललं बाकी अजून?
बाकी काय नाही.
मजेत का?
हम्म, मजेत आहे सध्या.
हो, का. काय तुमच्याकडे, काही वातावरणाचं काही.
वातावरण. पाऊस चालू आहे सध्या. आता पाऊस आता सध्या बंद आहे. अर्धा, एक घंट्या खाली पडला होता पाऊस.
हो, का. किती झालं तुमच्याकड?
आमच्याकडे थोडा पडला जास्त काही नाही, पायाला पिंड लागायचा.
असं असं.
हम्म. पेरणी वगैरे तर काय नाही झाली. तुमच्या इकडे काय चालू आहे सध्या?
आमच्याकडे अजून काहीच नाही सध्या. आमच्याकडे आता, आम्ही आलो होतो इथं. तर मग तेव्हा पाऊस चालू होता, पण आता सध्या काहीच नाही इथं. फक्त आभाळ आलेलं आहे. आम्ही खाली आलेलो आहे बाहेर.
हा.
आणि हिंडतोय इथं, मग चालू आहे असंच बोलणं.
हो का.
हो, आता जेवण केलं होतं, म्हटलं बघाव जिराव जिरवाव आता थोड तरी.
हा हा हं, शरीरासाठी चांगलं आहे ना ती.
हा, मग आता फिर ना
संतुलन राहते पूर्ण.
सगळ होऊन राहत ना मग.
हम्म, तुमच काय चालूय बाकी?
बाकी काही नाही चालू आमचं. बस, सध्या आराम चालू आहे.
हो का.
हम्म हम्म.
लहान भाऊ काय करतो? तुम्हाला भाऊ आहे का पण लहान?
आहे ना. त्या त्याचं बी शिक्षणच चालू आहे, लहान्या भावाचं बी.
हो का. त्याचं काय चालूय सध्या?
सध्या त्याच काय म्हणजे की हेच, बारावीच चालू आहे.
बारावी, बारावी चालू आहे का? त्याची वाली. असं असं. बारावीला कुठे आहे ऍडमिशन त्याचं?
ऍडमिशन आहे इकडेच, गावाकडेच.
गावाकडेच आहे का? असं असं.
जिल्ह्याला.
हो हो.
ह
खरय, पण मस्त चालूय का?
हम्म, मस्त आहे चालू.
हो का.
हम्म.
मग बाकी काय चालूय अजून? काय नाही?
त्याच्यानंतर काय आता, झोपायचंच काम.
हा, मंग काय, आता हे झाल्याच्यानंतर काय तुम्हाला तरी.
हम्म.
तेवढं आहे म्हणा, आज काय कुठं होते वावरात का घरी?
आज वावरात होतो, थोड वावरात आलो म्हणजे. दुपारपर्यंत त्याच्यानंतर परत घरी आलो.
हो का काय केलं शेतात, काय काम होतं?
शेतात काय हे थोडं ते झोपडं बरोबर करायचं होतं.
हां!
हं त्याच्यानंतर ते थोडं म्हणजे ढो म्हणजे बैलासाठी, गाईसाठी जागा करायची होती. हूं त ती करून घेतली जागा.
हं!
हं!
असं, असं मं पेरणीचा काही विषय, काहीच नाही अजून सध्या.
पेरणीच काहीच नाही सध्या, पाऊसच नाही आहे.
होरा! अन काय वाटतं पाऊस की पडल की नाही पडल, का दुष्काळ जातो तुमच्याव
म्हणूत राहिले म्हणजे कमी या वर्षी थोडं कमी पाऊस पडेल म्हन-म्हण म्हणायले त.
हो का!
हूं! चला मंग बाकी काय, ठेवतो हूं.
हो!
हूं!